हा येऊन राहिला आवाज.
हा हा येऊ राहिला येऊ राहिला बोला.
हम्म झाल जेवण.
हो जेवण झालं तुमचं झालं.
हाव सध्या जेव झालंय पोरगी लिहून राहिली होती ना.
हा हा हा.
तिचं अभ्यासाचं होत मग म्ह टल जेवण करतो मी तोपर्यंत तू लिहून घे म्हणून मग टाईम लागला.
हा आता अभ्यास तिच्यावरच येते त्यायच सगळा. हा.
तुमचे झाले जेवण.
हो जेवण झालंय मी तुम्ही पहिले कॉल केला तर पोड्याच करू राहिली होती.
हा मग म्हटलं जाऊ दे हिच्या पोड्या होतात अन मग आपले ही जेवण होऊन जाते.
हा.
आमचा स्वयंपाक झाला आता मग जेवनही होऊन गेले. आता मोकळ असच फोन कराले.
फोन करायला लेकरा चा अभ्यासही त्या फोन वरच येते ना.
हो हो.
हा.
तो म्हणे म्हटलं लिहून घे तू
हा हा.
थांबली आता गावातली त्या सुनीता हागेचा फोन आला होता.
हा.
करता का म्हणे तुम्ही कळल म्हटलं बाई पहिले सोधा्याय. करू दे त्या तईले मग त्याईले अजून उशीर होईन म्हटलं मग रात्री
हो हो बरोबर आहे.
कसं लहान लहान मूल असतात झोपतात मग
हा झोपतात ना मग ते
हा आणि चिडचीड करतात नाही तर मग झोप नाही झाली की
झोप नाही झाली की चिडचिड करता. नाही आता मोठा पोरगा म्हणते असं कर मम्मी कार्य अँप साठी पेशल फण घेन गी
दहा हजार येऊद्या ना म्हणा मग घेतो ना.
मेटलं या कारेयापमध्येध्ये दहा हजार ते मग घेऊन घेतो.
मग तर मणा आम् स्पेशल घेतो मग पप्पाला माांाच हे काम नाही म्हणाहिजे.
पप्पाला मागायचे काम नाहीत पैसे. आता ल झालं म्हणते मम्मी हे.
मग काय तर आता बरंर पहिली वीसचं टार्गेट होता आता तीसचं गेलं मग काय चाळीस आणि पन्नासचं दे काय.
काय म्हलम बाई पण आता हे आपली फोनच पाहिजे तरच नाही ना मस्त त ते याचच देव जे पहिलं दिलत की नाही कथा गीता तेच मस्त होत.
मग काय तर प्रश्नाचे उत्तर द्यायचं ते तरी चालते आपल्याला
ते तर चालते हे असं बस बाारीच वाटर राहिलं जस फोन करा. म्हणजे कस कोण?
आपल्याबरोबर दुसराही व्यस्त होऊन जाते ना.
हा म्हणजे हे फोनाला सगळेचच काम सगळेच काम असते फोनचं.
तेच ना आपण प्रश्न उत्तरगे कॉल करतातगे सबमिट करून देऊन देतो.
हा. म्हणजे आपला वेळ जरी असला तरी आपल्या स्वतःहून आपण कर करून ठेवून देतो ते
नाही ना ते कस प्रश्न याच्या यायच्यात आपल्याला कोण कोण महिला आहेत त्याच्यात गेमहीत नव्हत ना. आता याच्या माध्यमातून असं समजून राहिलं कि बा खूप महिला आहेत त्याच्यात
हा हा. आता समजू हम्म.
माहिती होते ना कोण? कोण जॉईन झालेला याच्यात काय आहे ते म्हणजे ऑडिओ रेकॉर्ड करतात ना ते पूर्ण
हां हां.
त्याच्यासाठी
हा तसच काही अशी आहे.
कारण महिला किती बोलू शकतात काय बोलू शकतात.
हा म्हणजे
काही पर्याय काढत असतील ते
हो त्यातूनही काही ना काही पर्यायशील ना पूर्ण हे रेकॉर्ड आपले चेक करत असतील ना समजा रेकॉर्टिंग
ह रेकॉर्ड चेक केल्याशिवाय पैसे टाकत नाहीत ना ते
नाही पैसे टाकत नाही मग तुम्ही पाहिला कधी हे तपासून.
हा मी आता गेली होती बँकेत हजार रुपये काढून आली
आले का तुमचे. अ हा.
हहि होते म्हणजे असे तेराशे रुपये होतेज काढले तीनशे रुपये राहते.
हा पहिले किती होते तुमची तिच्यात म्हणजे खात्यात
अ तेराशे रुपये होते ना प नाही पहिले नऊशे होते. ते ना आता सहाशे आले त्याच्यात तर मग तेराशे झाले होते ना.
हा हा हा.
नऊशेच्या कमी असतील बहुतेक सातशे असश
सातशे असतील सातशे
हा ना आता ते
तेराशी झाले मग आता म्हण ते सकाळून म्हणजे दोन मे तुम्हाला ते पहिल्या टारचे पैसे आले होते का?
नाही ना त्याचे नव्हते आले आणि त्याचे म्हणजे तारीख त्याचीच दाखवून राहिली मे महिन्याची.
प तुम्हाला मे महिन्याची ते तेरा तारीख दाखवू राहिल का?
हो.
तेरा
हा त्याच याच्यात जेव्हा आपण टास्क केला होत ना तेव्हाचेच पैसे येत ते
हो प प स्टार सापून तिसऱ्या महिन्यात केला.
हा हा हा.
हा पैसे तेरा मेले प हात ते विच्याार पडेल.
नाही पेमेंट आताच आलं पण ते तेव्हाच नाही. तारी एकदा करहिली ते पण ते आता आपल्या खात्यात आता येऊन पडले.
हा. म्हणजे मला सकाळून ते विचारच पाहिला एकदम आलं ते तर तेरा मेले मला समजा एकशे सत्तर येलात तिच्या
हा हा अज दोसतनले.
हा प अजून आताच दागू राहिलं ते कि सा जुूनले अ पाचशे आले आठ जुूनले पाचशे आले.
नाही मग हजार आलेय तुमच्या याच्यात. नाही मग ते कॉल रेकॉर्डिंग चेक करणं चालूशील ना.
हा खात्यात नाही आले मी विचारलं ना खात्यात नाही आले मग तिच्यादी सुरू राहिली की पाचशे सात जूनचे अ आठ जूनचे असं जुलैचे असे दाखव राहिले ते.
नाही ते सात जून दोन हजार पंचवीस चे असश मग.
नाही सबत आहे ना पाहिला ना.
विचच आहे का नाही तर आपलं पहिलं टास्क झालं होतं ना ते जून महिन्यातच होतं.
ते जून महिने ते होत की नाही समजा पण मी पाहिलं ना तर ते सव्वीस आहे ना.
होव काय नाही मग आताातच आहे ते.
आताचच आहे ना अ त बी सात जुलै आठ जुलै दोन हजार सव्वीस अस सायन ते.
हा मग हे याचेच पैसे आले मग तुमचे फक्त खात्यात जमावा्हाचे राहिले ते
याचेच पैसे मी सकाळूनच पाहिले तुम्हाला कॉल केला की त्याच्यानंतरच मी पाहिले तर ते सात जुून जुलैचे दाखवले आठ जुलैचे दाखवले.
आणि तेरा मे चे एकशे सत्तर दाखवले. म्हजे आपलं पहिलं पेमेंट आहे कि जमा होईल. समजा ते पहिला टार चालता मागच्या वर्षी ते वरचात समजा हे खालचच विचत दाखवू राहिले
हो ना
हा पाछ
समस्तेच ना आता
आता समजेन मी दोन तुण त्या रेकॉर्ड तपासल्यावर ते टाकतातच
ह हो हो
हा
रेकॉर्डिंग चेक करतील ना ते मग अजून आता टास्क वाहतोच आहे ना तिश्याचं किती झाले
आ माझे घ
हा
दहा झाले आता कमप्लीट
दहाच झाली काय
हो दहाच झाले ते आता तुम्हाला केला समजा आता केला तर अकरा होतील
हो का मी आता तुमचा नंबर या आमच्या गावातल्या हागे आहेत ना पनम हागे आणि मनीषा आहेग ते येईल नंबर दला म्हटलं येले कॉल करता म्हटलं म्हणजे तुमची रेकॉर्डिंग वाढते मग जास्त
हा हा
तर त्या दोघी नंबरथ वाहचत आहे कम्प्लीट
हा हा
त्यांची अशच मुलं लहान आहेत नाही नाही दानापुरच्या आहेत ते
दनापूरच्या आहेत काय
हा हा नंबर दिलाय मी तुमचाय म्हटलं लाव जात त्याची लहान लहान मुलं आहेत म्हटलं
कुट ब ह कुट कुट
शिक शाळेवर
हा
तर मग कसं ते अकरा वाजे लोक शाळेत असते नंतर मग करते कॉल
पुनमहाे
पनम हे मनीषा गे आहे टीचर
हा काय नाही वाटते तिला कॉल केलता वाट ते म्हणत कि मी आता म्हणत यायला चालली म्हणत याच्यावर असतात ना ते
कॉन्व्हेंट हा हा कॉन्व्हेंट व
ह कोॉलमेट वर
हा मग ते शाळेत गेलीशील म्हणून नशन उचलला
हा ते म्हटलं होतं मला मी केला होता तेले कॉल
हा मग ते शाळेत जाते घरी आले की स्वयंपाक पाणी मग ट्युशन असते तिची चार ते पाच
हा का ट्युशन घेत असतील लेकराची
हा ट्युशन अजून संध्याकाळी मग स्वयंपाक त्याच्यान खूप दगध होते तिच्या मागे
हो हो बाहेच टाइम फिक्स असते
अच्छा आता स्वयंपाक करता करता मीितील दोन वेळा कॉल केला म्हणे ताई तुम माझे कॉल तरी होऊ राहिलेण होतच नाहीत म्हणे माझे
हा ना
आता कसं आपण स्वयंपाक करता करता ये बोलतो हा आता आपच्या घरा घराच्या जवळच आहे ते त्याच्यान मग सगळं माहित आहे आपल्याला तिची कंडिशन
हो हो आता तुम्हाला त्याची टायमिंग माहित झाली की ते टाईम समजा ट्युशन हाय.
हा. हो. नाही मग ती सांगते ना ताई मला या टाइमात लावग म्हणून कॉल.
हा. हा.
आणि ते पुन्हा मागे तर ते बाहेर गाल जायल होती काल. आता आलीया आज पण आज तिच्या याच्यावर नाहीयाय.
नाही
नाही ना. माझेच तर दोन कॉल तसेच गेले वाया. डिस्कनेक्ट झाले तिच्या हेच्यावर लावलं तर.
हा. हा.
मनषाच्या हेच्यावर झाला एक कॉल.
हा. हा. मग आता किती झाले?
माझे पंधरा झाले.
हा का. आता होता धीरे धीरे. हम्म.
काही पंधरा राहिले ना अजून
अजून पंधरा राहिले बाकी.
असं वाटते पाच्याचं आलं. दाह्याचं आलं. ते चालच
आणि ते वाढतच चाललं. तेनी टारर्सच लई मोठा ठेवला वितीशाचा.
तीशाचं विशाचं काही नाही वाटत आता माझे नाहीतर.
हा. ते पहिल्या वेळेस काय केलं आपुण? जो पहिला आला होता तो तिसऱ्या महिन्यातला. असंच बोलो. नाही बोलो.
ते टास्क वाढून दिलं जाई ना. विसचं होतं तीस्याचं केलं जाई ना अगं. शिल्लकच हा. आता पुढच टास्क फक्त चारीच्याच नका देऊ म्हणा.
हो. चाळीसशा नको देऊ म्हणा. आता तर दुसरं तरी दिलं तर चालते.
नाही मग आपल्याजवळ हायत नंबर आता आपण तसच करत जाऊ. एकीमेकिला लावून देत जाऊ.
हा नंबर पहिले कि नाही विचार असायच. आपापलं होतच नाही आपलं कंप्लीट हे तुमचा फोन लागला म्हणून मला काही ना काही अशा तरी लागली.
नाही तग मी दिला होता सोडून मला असं वाटलं की जावू दे आपण ज्याला त्याला फोन करून कोणी सांगते की मी समजा या - - कामात हाव. त्या कामात हाव.
हा ना. चल दहा मिनिट झाले. हा. तू लाव तिकडुन आता.
हा. मी लावतो.